हॅलो.
हा काय ग?
काय सुरेखा हा येतय ग आवाज.
अं तुझ्या ब तुझ्या ते बकरीचा पिल्लू सापडला का?
हो ग सापडून गेलं ग तिकडे गेलेलं होतं गावात. हितच होत पण तिकड आहे ना पाडा तिकडे चाललं गेलं आमच्याच गावात पण
काय खरं नाही बाबा तुझ्या बघ खऱ्याच अहं अहं बकरी कुठे आहे? पिंदू कुठे आहे? त अहं अहं
एकच पिल्लू आहे ग ते पण
बाय ग हा एकच हम्म.
काय खरं नाही आमच पण दोन आहे पण सोबतच राहतात ते.
अस हम्म.
हम्म. एक एक बोकड आणि एक माझ्या चार, दोन होत्या. विकले दोन हजार. दहा हजाराला पाच, पाच हजाराला एक, एक विकल होत.
अस मी न पण ग एक बकरा विकला आहे. माझा दहा हजारचा विकला एक बक अकरा.
कोणता? तो मोठा होता तो का? हम्म. हम्म. त कमी लय कमी भाव. हम्म. भावाचं नाही राहत ग.
मेहनत पण वयच आहे ग आपण.
हा त्याला किती दाणे खाऊ घालू बकरी चारायला घेऊन जातात त्यांना भविष्याने वा. ते गव्हाचे दणे पण मगकी त्याचा भरड करून पण खाऊ घालतात ते पण काय त्याच तब्येतच नाही सुधरली माझे दोघी पण होते ना ते तसेच होते हम्म हा किती पण खाऊ घालायचं पोट तसे चपटे जातात चपटेच होते फोटो त्यात मोठे पोट असे फुगलेल्या पोट सारखे हा मासच नाही नुसत ति हाडत दिसायचं पाणी पण पिठाचं पाणी पण द्यायचं मी खूप काळजी घेतली तरी पण तब्येत नाही सुधरली म्हटलं जाऊ द्या. विकून तरी टाकायचं मग
हो ना काय करायचं मग हम्
मग त्याला किती हे खाऊ घाला तरी पण तशीच तब्येत मग
हम्म तब्येत तब्येत नाही वाढत होती का?
नाही ना. तसेच दिसत होते.
दिवसाला किती पण, काय पण खाऊं घाला तरी बी तसेच ह.
काय मग अजून काय चालेूय हॅलो!
हा काय नाही बसली म्हटलं निवांत काय स्वयंपाक करायचा? काय नाही? हा जाऊन आले थोड एक पिशवी कापसा लावायचे राहिले होते हम्म तेव्हा ते पण थोडं राहून गेलं उद्या जाणार सांगत होत्या आता काय माहिती पडेल हा
हम्म संपली होती पण दुषरात चाल गेली ना लिमिट संपल्यावर
उद्या काय मग तिथ पळवला
अछ
हम्म. हो.
मीटिंग घेणार हाय व्हय? गरोदर असता मातांची? ह काय? हम्म
हा
ते रेसिपीज घरूनच बनवून आणायचे, तेच खाऊ घालायचे त्यानला.
हो कस ते बाया थांबतात ना ग मग अ तिथ
नाही थांबत.
सांगू का तुला? आपण ना ते वडे बन भोगा याचेच शेवग्याचे पानाचे म्हणजे हा हा डाळ भिजवून, रात्री भिजवायचं. हा रात्री भिजवून म्हणजे सकाळी मिक्सरमध्ये दडून बनवना त्याच्यामध्ये सगळं टाकावं लागत हा आहे ना
ते सगळं मिक्स करून आण मग बनवून आणायचं सकाळी मग वाटून पाच वाजेचं उठायचं सकाळी मिक्स करून मग हे नाही का मिक्सर मध्ये हम्म. दळून घ्यायचं आणि बनवून घ्यायचं थोडसं आणायचं आ छोटी कडाईमध्ये आपण तेल वगैरे घेऊन जाऊ, तिथंच गॅसवर करून पण दाखव आणि हे हे नाही का? काय-काय साहि ते वापरलं ते ह्याच्यात ठेवायचं
आणि ती आपल्याला बनवायला पण सोपं जाणार ग मस्त आपण घरून जरा सगळं तयारी करून घेऊन गेलो ना मग ते वड्यासाठी काय एवढं, एवढं मोठं भाडं पण नाही लागणार आपल्याला पातलीमध्ये मावतात ते
हा. त्याला जास्त टाइम पण नाही लागणार. चालेल ना आपण तसं करू मग मग तु कधी उद्या करणार हे काय?
उद्या नाही गं.
मग कधी हम्म हा.
हम. मी येणार ना आत नऊ ला येऊन जाणार.
आठ नउला येणार का? जर तो आठ नऊ ला येणार तर मग आपण गृह भेट वगैरे करून घेऊ आणि दुपारी मग तू घरी जाणार आहे का कुठं जाणार आहे का? नाही.
हा नाही. नाही का पावझरला वर्षातुन जावं लागत ग आहे ना म्हणजे पाऊस येत नाही ना म्हणून नाही तर पाऊस झ्यालावर कपाशी बाकी हे ना ग लावायची मग ते काही एवढा टाईम आहे ला लग्नात तसं दोन तीन तास जस्ट कामात आहे.
हो का आणि अ आता प आम्ही त हो आम्ही पण लावलाय कापूसच सगळा उगवलाय ता सगळं तसेच्या तसंच हा ना बघितलं तर आज जर पाऊस पडला तर चांगलं जगून येणार नाही तर मग काय ते कापूसच राह णारच नाही म्हटलं ते एवढे छोटे छोटे दोन दोन पानाचे रोप आहे हा ना मरून जा हा हा
पावसाची गरज आहे पण
जमीन पण नाही भिज भिजली आणि हाय घाई
हो हो नाही ग सगळ्या लोकांनी लावून दिलंय पाऊस येणार येणार म्हणून फार लोक लावून दिलेय पण पाऊस येत
हा हा हा रुपया ह ना एक रुपयात काही चारांना भागच लोक राहिले अस
हो कारण की आता बघ दोन दोन जुलै आलं ना ग सात जून पासून पाऊस सुरू होतो ना.
हो सात जून पासून
गेला ना पाऊसच नाही.
हम् पूर्ण महिना
जुलई हा दोन जुलै आला आज
आला
नाहीतर पंधरा सोळा ला पेरणी होऊन जाते ना आपली नाही तर वीस पर्यंत तर होऊनच जाते.
हा वीस जून पर्यंत होऊनच जातं काय तर
हम्म.
उगं नुसतं डोक्याला तापचय.
हो ना.
नाही तर लवकर सुरू झाला असता पाऊस. तर मग बरं झालं असत. तर मग हिवाळ्यात. काय दुसरं पिक घ्यायला पण चांगलं असत. नाहीतर. ह, ह काही नाही का. पावसाळ्यातली ज पीक. राहतात. तेच उशिरा होतात मग ते. हिवाळ्यात पण उन्हाळ्यात जात त्याच्यामुळे काही पिकांचं पण नुकसानच होतं.
हो ना हम्म. आता पाऊसच नाही तर जमीन हा पाऊस. ते बियाना पण कसं काय-काय राहणार ते. धरती ते मध्ये ते सगळं गरम होतं.
हा ना ते उष्णतेमुळ पण. सगळे वाढून जा त्यांचे. सुकल्या मगेला ह ना. इतकं महाग बियाणं. मला तर खूपच टेन्शन यातय. तिकडून पण येते. आणि तिकडून पण येते हा ना. इकडून-तिकडून पैसे. उचलायचे. आणि बियाण घ्यायचे. परत त्याला, खत नेंदणी साठी पैसा आणावा होत तर मग. स्वतः आणावं लागतं. परत काही. किडल. काय तर मग त्याला औषधाची फवारणनी करा. मजुरांना पैसे द्या. पैशच पैसे लागतात सगळ कर्ज करू करून. डोक्याला ताप हा ना, आणि पीक चांगलं नाही आलं की मग. कर्जबाजारीच व्हा.
हो कर्ज फेडावा लागतो मग. कर्जच असत.
काय तर.
हा.
झाला का स्वयंपाक तूजा?
नाही ग. आज ना मी दिवसभर ते मोबाईलच घेऊन बसले. लीये कधींची तिकडू ना. ते मोबाईललाच बसले. मोबाईल घेऊन काही काम नाही केले मीने.
ते माझे पण भांडे पण असेच पडले. आणि
हो माझे पण ग भांडे घासनार आता. झाडजुड करते मग स्वयंपाक स्वयंपाक करणार. आता काही नाही मुलं. मूल जर राहिलं तर लवकर जेवण करावं लागत स्वयपाक. कराव लागतो. आता मुलं पण नाही ना. शाळेत चालले गेले.
माझ पण, भांडे पण असशेच पडलेले आहेत. अजून म्हटलं काय स्वयंपाक कराय म्हणून विचारत करत बसले. मग भाजीला पण काय नाही ते सगळ्यात दुरी करायच. कुकर मध्ये पण खिचडी भात केला येते मग. भात काढून पातेलात ठेवावा लागेल. एखाद्या भगोनीत, हम. काढून ठेवाव लागे. परत कुकर घासा. त्याच्यात डाळ शिजवा., वरण-भात हा ना. ते पण खूपच कंटाळाच येतोय हा ना. कायच ते मुग ह. ना. मुगाचे, डाळ राहिली का मग. पटकन फोडणी द्यायची शिजते लवकर. तुरीची डाळ, लाल, हम्म. त्यात
हा नाही ग. तुरीची पणना. नाही कुकर मध्ये लावले ना पटकन होते ग माझी. तर लगेच शिजून जाते. तीन सिटी मध्ये शिजते. हो तुरीची पण शिजून जाते ना. पण अशी.
काय तर.
आणि ना. पटकन शिजते.
ते का? आता ब बघते नाहीतर मग मुगाची डाळ करते दोन. चार-पाच चपाती टाकते.
हां.
तेवढच होणार, भात केला होता. खिचडी भर भात हा तो पण आहेच.
हां सकाळी
सकाळी नाही ग, दुपारी केला सकाळी काय भेंडीची भाजी आणि अ गव्हाची पोळी केली आता पोळ्यास करून देणार आणि मग उडदाची दाड करून देणार, भात पण आहे होऊन जाणार. खायल तेवढं हां. उगवतीच स्वयंपाक करून-करुन ते तेल, तूप सगळं वाया घालवायच. परत गॅस जायचा हां म्हणून म्हटलं जेवढं लागणार तेवढं म्हटलं ह्यानी दीदीचे पप्पा सांग त होते म्हणे मला भूक लागली. खिचडी भात टाक म्हणून तर हो म्हणून टाकलं ते खिचडी भात पण काय
हां.
हम्म. मग काय आ ता परत बघू?
हो.
भाजीला ते अजून फोन करून विचारावा लागेल, भाजीला काय करू म्हणुन परत हे केलं, ते केलं. पण भरून नाही जेवत मग हा ना. ते डोकं खातात परत.